हॅलो.
हॅलो, तुम्हाला रिंग झाली.
हो.
मला ऐकू म्हणजे बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेत. माझ्याकड रिंग मला. हेच दाखव ना मग फोन ण उचलला डायरेक्ट.
हा हा हा.. काही नाही बघा आता सध्या बसले. आता थोड्या वेळाने एक, अर्ध्या तासाने मग जेवणाची सुरुवात करायची.
बरं हा.. ह..
मग कसं आहे आमचं स्वतःच म्हणजे रेंटने आम्ही घेतलेल्या भाड्याने. असं हॉटेल आहे. स्वतःच मग. थोडं मिस्टरांना मदत करायला जावं लागतं.
अ.. म्हणजे काय भा भाड्यान घेतलायसा तुम्ही हॉटेल.
हॉटेल म्हणजे अ व्हेज नॉन व्हेज जेवणाचं.
जेवणाच तुम्ही घेतले म्हणजे तुम्ही चालवता.
हो चालवतो. म्हणजे माझे मदतीला म्हणजे. नाही नाही नाही म्हणजे कस. ते आमच रेंट वर आम्ही घेतलेलं आहे ते. आम्ही वस्तात लावलेले जेवणाचे मग हा शेफ एक. वगैरे आहेत मग मिस्टर माझे सगळं हे करतात. सेट हँडल करतात. हम्म... मग ते आमचं कस झालंय आता, काउंटरला वगैरे सगळीकडे कसं. माणसं जरा कमी असल्या कारणाने त्याचं लक्ष सगळीकडे जाणं. पॉसिबल असं मग तेच संध्याकाळच एक. पाच सहा तासासाठी मग मला जावं लागतं कारण की हे कसं आहे. एक हॉटेल हा संध्याकाळचा चालू असतात. आमच्या लाईनीला.
नाही नाही होय बरोबर आहे की. हा ह...
फॅमिली वगैरे असते, सगळे असतात. ते संध्याकाळचं जेवायला वगैरे येतात.
बर.
मग ते त्यासाठी मग अर्धा तास म्हणजे आम्ही आठ साडेआठ पर्यंत जातो. त्या ती जे काय आहे ते जेवणाची सगळी तयारी वगैरे करून जाऊबाई आहेत, पण ते कसं त्यांना पण
थोडीफार कराय पाहिजे की होय.
की काय म्हणजे जेवण म्हणजे जसं कुकर लावला किंवा भाजी तयार केली. तीथे बाकीचं करत
नाही नाही तेवढी थोडीशी हेल्प म्हणजे पण खूप मोठी असते सोडा खर. त्यात ते आपल्या बाईकांनाच माहित अस ना त्याच्या दुसऱ्याला कुणाला समजत नाही. होय होय नाही आपण
तिला देणंपण चुकीचं अस
होय सगळंच. साधं जरी आपण असं निवडून जरी दिलं आणि जरी फोडणी जर समोरच्या व्यक्तीने मारणं असं पण कनई लई मोठं म्हणजे असं वाटतं की बाबा तेवढं हलकं झालं.
त्या गोष्टी हा बाबा कसं आहे म्हणजे करून जाणं. पण एक हे असतं. म्हणजे त्रास नको असं.
बरोबर आहे सोडा खर तेवढंल करायला लागतंयच मग ते.
हो.
हो, मग काय आणखी तुम्ही काय असं कुणीकडे फिरायला वगैरे तेन काय गेला होता असं असं.
फिरायला वगैरे आता मी मे मध्येचच मम्मी पप्पांबरोबर गेलेलो. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर हम्म.
छान म्हणजे ह्यातलं म्हटलं तर मी पंढरपूर तेवढं पाहिलंय. दुसरं काय पाहिलं नाही होय. कसं म्हणजे काय देवस्थान कशी आहेत ती बघण्यासारखी छान असे कशी आहे ती?
हो हो छान आहे छान आहे, कारण की तुळजाभवानी हे मंदिर तुम्हाला माहितच असेल ऐकून.
मग हा ऐकून माहितेय थोडा मला.
हम्म मंदिर पण खूप मोठे आहे, प्राचीन काळातलं मंदिर आहे. आणि म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातली कोणाकोणतल्या गोष्टी त्या जातात त्या देवस्थानाला आणि अक्कलकोट म्हणजे एक स्वामीचंच मठ आहे.
होय होय ते आता आजकाल खूपच प्रसिद्ध झालेलं आहे ते. होय होय.
मग तिथे पण एक सुंदर जागा आहे ती म्हणजे असं काही घाण वगैरे नाही किंवा काही नाही. एक स्वच्छ जागा आहे, राहण्याची सोय वगैरे आहे. जेवणा ची सोय आहे. सकाळी हा खूप खूप पाच वाजता काकड आरती असते.
हां.
गर्दी वगैरे असं काही नाही, निवांत दर्शन वगैरे होत हो हो, कारण की आता जसं आता आपण बघतोच, कुठल्याही कुठल्या मंदिरात जेव्हा जातो तेव्हा धक्काबुक्की ह्या गोष्टी जे होतात, पण प्रत्येक प्रत्येक मंदिरात तुम्ही अनुभव घेतलाय, तर त्या मंदिरात त्याचा कधीतरी अनुभव घ्या, कारण की त्या मंदिरात सुद्धा गेलो, की निवांत राहायचं. निवांत दर्शन होतं. काही गर्दी नाही कोण धक्काबुक्की करत नाही काही नाही.
हा.
खूप छान दर्शन होतं. प्रत्येक अं.. प्रत्येक मंदिराचं दर्शन आणि स्वामींचं दर्शन घेण्यात खूप महत्त्व आहे.
छानचं मग.
कारण की अ कसं ये. तिकडचं वॉचमॅन असू दे किंवा सिक्युरिटी गार्ड असू दे. स्त्रियांना असं धक्काबुक्की करतात. किंवा काय करतात तसं काही नसतं.
नाही नाही असं शांत निवांत दर्शन होते. नाही तेच पाहिजे देवा
धकाबुक्कीच्या गोष्टी पण आता हल्ली आता आम्ही. परवाच गेल्या महिन्यात आम्ही ज्योतिबाला गेलेलो. तिथे सुद्धा निवांत असं दर्शन वगैरे झालं असं काही धक्काबुक्कीच्या नाही. पण गर्दीच्या टाईमाला तरी होतंच. पण तिथे तसं नाही कितीही तुम्ही गर्दी. होऊ दे किंवा नसू दे.
नाही खरं पण, आता तुम्ही ज्योतिबाला म्हणताय. मी तिथं बरेच वेळा गेले होते पण पाहिले. अ जरा थोडं तिथं म्हणजे गर्दी असतेच कायम जास्त तिथं.
असते कारण कि ते कसं आहे बारा ते कसं आहे कोल्हापूरच्या ठिकाणी एवढे कोल्हापूर सिटी मोठी असल्याने. तिकडे खूप गर्दी. होतंच असतात आणि कुळस्वामी असलं. आहे भरपूर जणांचं ते देवस्थान.
हा तेच्यामुळं. सोय हो नाही तर मग अस्तय म्हणजे, तिथं तिथं पण एक आणि एक आपलं. अंबाबाईचं मंदिर. तिथं एक महालक्ष्मी मंदिर तिथे तरी रांगेत. किमान तीन तीन, चार चार तास उभारल्याशिवाय.
हो हो हो.. होतं. नाही लांब किती तुम्ही एका लाईनीत उभ राहा. लांबूनच दर्शन मिळतं मुखदर्शनच तेवढंच मिळतं बाकी नाही. हे स्वामींच तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बसून. म्हणजे, पंधरा वीस मिनिटं का, अर्धा तास जरी तुम्ही जप. करत बसला तरी तुम्हाला कोणी उठवणार नाही की तुम्ही का बसलात.
हा म्हणजे असंच पाहिजे हो. आपण जर एखाद्या देवाला गेलो तर मग असं. असं ना छान शांत निवांत आणि असं कणी मन असं हे व्हाय पाहिजे शांत व्हाय पाहिजे तर त्या मंदिरात गेलेल्याचा काय तर फायदा.
हो.
असं हे जे सगळं असं म्हणजे जायाचं. आपण एवढी धावधाव करून त्या देवाला बघायला
जसं मी आत जसं स्वामींच सांगितलंय त्याचं पद्धतीचं इथे नरसिंगचवाडी.
नर्सिंगवाडी हां.. नर्सोबाचीवाडी हा हा..
तिथेही सुद्धा तसंच आहे म्हणजे लायनीतून जायचं. दर्शन घ्यायचं धक्काबक्की नाही सोडा. मग ते कसं. पारायण वगैरे एक एक जण करतात. अजून काय मी कधी पारायण केलेलं नाहीये. पण ते जेव्हा पारायण. तेन करतात तेव्हा त्या ठिकाणी पण बसून तुम्हाला निवांत दर्शन. भेटू शकतो असं ते एक मंदिर म्हणजे, मी अनुभव घेतलाय चांगला अनुभव घेतलाय.
हम्म..
असं तिकडे कधी माझं मग ऐकण्यात पण आलेलं नाही ये. नरसोबाच्या वाडीच हो हो.. गर्दी वगैरे धक्काबुक्की वगैरे असं काही नाही.
नाही म्हणजे कसं तेच म्हणतोय ना, देवाला गेलो ना आपण कि देवाला गेल्यानंतर असं. तसं पाहिजे. आपल्याला एक असं निवांत अर्धा तास असं शांत असं बसून. असं एक मन प्रसन्न व्हाय पाहिजे. आपण घरातून कणी देवाला भेटण्यासाठी. जाते तिथं तिथे जाऊन असं मन. पटपट ते देव नाही बघितला बघितला करला आणि आलो मग ते नाही वाटत. आपण ज्या कामासाठी जातोय तिथ असं शांत. हे झालं ना की मग पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला पण घरी. त्यांना मग ते असं व्हायला पाहिजे. नाहीतर मग काय ते नाही दिसला देव मग ते मनात एक असं वाटते. यार एवढ्या लांब आलो देवच दिसला नाही असं. मनात एक लागत जातंय ते.
हा तेच.
ते जरा आम्ही ज्या वेळी ना. अ असच हेला गेलो होतो देवाला एक. मध्यंतर आपलं कोरोनाच्या वगैरे काळात त्या काळामध्ये ना आम्ही. अ असं बालाजीला गेलो होतो, तिरुपती बालाजीला तिथं पण तुम्हाला. पण माहित असेल खूप गर्दी असते. कायम कधीही जावा तुम्ही गर्दी असत्या तिथं. पण आम्ही गेलो तेव्हा ना म्हणजे असं. जरासं लॉकडाऊनच ते हे होतं ठेवलेलं बंद त्यामुळं इकडं आ.. असं. तर सगळ्या भागातनी हळूहळू बंद करालतीत आमचा आधीच तिकीट कन्फर्म. ठम झालं होतं मग, तसं आम्ही गेल्यावर तिथं. तीत दर्शन म्हणतासा इतकं सुंदर झालं होत. मी जीवनात पहिल्यांदाच गेले होते. आणि पहिल्यांदाच दर्शन आणि इतकं छान झालं. तो ना मन भरून असं दर्शन झालं होतं, खूप छान झालत दर्शन असं. तिथे पण बघण्यासारखा भाग इतका सुंदर आहे. खूप छान आहे त भाग पण तिथला.
हो हो ते तर आहे. मी पण कधी त तिकडे गेली नाहीे ये. तिरुपती ला वगैरे.
सुवर्ण मंदिर तेन आपलं म्हटला सा तर. किंवा असं अ प्रा ते प्राणी संग्रहालय वगैरे तेन असं खूप. पण जे खूप छान आहे ते. सुवर्ण मंदिर तरी असं म्हणजे इतकं सुंदर आहे ना. ते असं बघून ते मनच भरलं जातं. तर तीत किती छान वाटते होय. मंदिर खूप छान आहे ती.
अजून मी त्या मंदिरात कधी गेलेले नाहीे तिकडे.
नाही का त्या भागाला गेला कधी, असा कधी असा योग आला तर नक्की तिकडं जाऊन या.
हो ते तर आहेच.
नक्की जाऊन या, एकदम छान आहे ते मंदिर वगैरे ते मस्त आहे. आपलं निवांत वेळ. काढून जायच जाताना च आठ दहा दिवस निवांत वेळ काढून जायच जेणेकरून. सगळा भाग बघून यायचा, कारण एकदाच ते घडत. ते जीवनात आपल्या ते एकदाच गेले की एकदाच घडते. सारख्या सारख्या त्या गोष्टी होत नाहीत लांबच्या असं.
हो का.
एकदाच म्हटलं ते घडतं ना ते असं कधीतरी गेल्यावर त्यामुळे निवांत. एक आठ दहा दिवस सुट्टी काढून असं. निवांत जाऊन फिरून तेन यायचं, मस्त आहे तिथं बघण्यासारखे. तुम्हाला आठ दहा दिवस देखील पुर होणार नाही. इतकं भाग आहेत बघायला तिथं.
हो का बघूया आता कधीतरी बालाजीनी कधी बोलवलं तर नक्की. नक्की जाऊ ते कसं समोरून पण, देवानी पण आपल्या नशिबात. त्या गोष्टी घडवायला लागतात. ते कितीही किती त्रास झाला आणि किती. काही झालं तर मी तो घ्या त्या गोष्टी. त्याचा अनुभव मी घेतला आहे मे महिन्यामध्ये कसं झालं मम्मीचा एक्सीडेंट झालेला. आणि तिला एवढ असं मार लागलेला की, तिला बघून असं आम्ही ते.
हा.
ट्रिपच कॅन्सल केलेली म्हणजे, पंढरपूर अक्कलकोट. तुळजापूर पण असं माझे. मी नाही माझ्या मनातच्या. कधी असं या गोष्टी जर झाल्या.
ह..
तर मग, तर ह्या गोष्टी असंच घडल्या तर मग. नक्की तुझ्या दर्शनाने मला व्यवस्थित ठेव असं म्हंटल्यानंतर. तिचं सगळं व्यवस्थित झालं. एक आठ पंधरा आठ दहा दिवसात ती क्लिअर झाली आणि आम्ही निवांत गेलो. ते असं असं मनापासून जर देवाला आपण.
आपण हा मा आपल्या हा पाठीशी उभा राहतो ते.
हम्म. आम्ही अनुभव चांगला घेतलेला आहे.
आपण किती पॉझिटिव्ह विचार करतो त्याच्यावरती ते असतं. ते सगळं. हा.. मी पण एक टाइम म्हणजे, पंढरपूरला गेले होते मी. पण आधी असं कधी घडलंच नाही. की खूप वर्षापासून. असं जायचं जायचं म्हणजे, असं खूपशी लोकं अशी दिंडी करत. तात वगैरे तेन आपला आता आशा हिची. दिंडी वगैरे चालतं. तुम्हाला माहितीच असेल, पंढरपूरची मग अशी लोक एवढी म्हणजे. म्हणजे आम्ही पण बघतोय. आपण टी व्ही वरती बघतोय. मोबाईलवर रील्स बघतोय म्हणा एवढी वयस्कर वयस्क तर लोकं जातात दिंडीला ते मग माझी लई इच्छा व्हायची अरे या एवढ्या वयाची. ती माणसं चालत चालत जातात. मग आपण म्हणजे तस भेटायला जाऊ शकत. हरकत नाही असं लय म्हणजे, असं मनात यायचं एक वेळ असा झाला ना. काही पण होऊ दे म्हणलं, अचानकच प्लॅन केला आणि गेलो आम्ही. अचानकच आणि गेल्यानंतर आता म्हणजे, माहिती तरी काहीच नव्हती तिथलं कधीच. गेलो नव्हतो. मी आणि मिस्ट तर म्हणजे आम्ही आणि त्यांनी एका तेच्या म्हणजे अजून एक त्या फॅमिलीला सोबत घेतलेलं. ते एक फॅमिली आणि आम्ही फॅमिली आणि दोन्ही दोघांना फॅमिलीना कुणालाच काही माहिती नव्हती तिथली.
हा हा हा..
तरीचीच ट्रेन न गेलं वगैरे ट्रेन न, उतरल्यावर वगैरे फ्रेश वगैर. ते तिथंच पोलिसांना ते साईडला असं विचारत विचारत सगळं के हे केलं. आणि सकाळचं परत, मग त्यांनाच विचारलेलं रांगेत कितीला उभारायचं? त्यांनी आम्हाला सांगितलं. ते काय म्हणतात ना, देवाच्या पण मनात.